हॅलो.
हा भाई बोल ना.
काय झालं म्हटला?
काही नाही भाई बस वातावरण मस्त झालंय बाहेर. एकदम थोडा असं आभाळ आलेला आहे, आता पाणी येतेच वाटते तर बाहेर उभा आहे मस्त. तर एकदम छान वातावरण झालेलं बाहेर.
हो का पावसाळा तसाही पावसाळा झाला आहे, मला पावसाळा तर बिलकुलच नाही आवडत. मला उन्हाळा लय आवडतोय.
काय गोष्ट करतो भाई पावसाळ्यात म्हणजे उन्हाळा कसाच काय आवडू शकतो तुला. म्हणजे किती गरम होते उन्हाळ्यात आणि काय तुला कसं काय आवडतं हे उन्हाळा म्हणजे का बरं काही रिझन असेल ना.
अरे उन्हाळ्यात गरम होते, पण कस उन्हाळा लागला तर कसं मग लहानपणी मला आठ जातय सार उन्हाळा असला ना तर उन्हाळ्यात तस मस्त लय काही मज्जा आता लहानपणी कस आपण उन्हाळ्याला उन्हाळाल्या सुट्या लागत जायच आता आपण सुट्ट
सुट्यात मामाच्या घरी जायची मजा वगैरे हो ना.
उन्हाळ्यात सुट्ट्या आहेत तरी मामाच्या घरी जा. त्याच्यात मजा त्यानंतर उन्हाळ्यात कस घरी मस्त एसी थंड कूलर मध्ये झोपायची. चांगली उन्हाळ्यात जशी झोप ये ना तसं कोणत्याच वातावरणात येत नाही जो उन्हाळयात मस्त झोप येते. सगळे शांत शांत राहते उन्हाळात आणि उन्हाळ्यात कसं वेगवेगळ्या अ उन्हाळ्यात आपल्या काही ना काही घरी बनतच राहते पापड झाले त्यानंतर नवीन नवीन काही काही बनत राहते उन्हाळ्यात आणि उन्हाळ्याची मजाच वेगळी आहे म्हणजे वातावरण उन्हाळ्यात सैर आहेत एकदम. तु सांग तुले काय पावसाळा आवडयतं तुला.
हा नाही तुझंही बरोबर हाय उन्हाळ्याचं, उन्हाळ्याची मजा येते पण आता काय सांगू तुला बा आपण उन्हाळ्याचं काय झालं होतं माझ्यासोबत इन्सिडेंट झाला होता अ माझं घर जे आहे ना, माझ्या म्हणजे खूप आजूबाजूला घर नाहीयत, खूप गरम होते आणि घरात बसल्या बसल्या मला ऊन लागलेला आहे म्हणून मग, उन्हाळ्याच तेच ऊन लागते दिवसभर बाहेर नाही निघताय आणि असं असं चांगलं वातावरण नसतेच, फक्त संध्याकाळी थोडंफार म्हणजे संध्याकाळी एकदम थोडंफार घराच्या बाहेर निघता येते, ते खूप गरम हवा वगैरे उन्हाळ्याच अस ते पावसाळ्याचा बघ तु आता, म्हणजे ऊन नसते एकदम थोडं एकदम कमी ऊन असते म्हणजे एकदम आणि आभाळ येते आणि म्हणजे पाणी जर चालू झालं तर मला म्हणजे पाण्यातच असं वाटते की प्रत्य प्रत्येक वेळा पाण्यात आंघोळ कराव, पाणी तर खूपच आवडते आणि उन्हाळ्यात कसं सगळे झाडं वगैरे म्हणजे अशे उन्हाने करपून जातात पण, पावसाळ्याच तसं नाहीय जर पावसाळ्यात तू गेला ना कुठे तुला, सगळीकडे हिरवट, हिरवटच दिसेल. काल मी तिकडे म्हणजे पहाडावर गेलो होतो एका मंदिरामध्ये तर तिथून तर बघण्याची म्हणजे मज्याच वेगळी उन्हाळा तर आणि उन्हाळ्याच्या जास्त करून ट्रिप्स पण निघता त माहितय का तुला, कारण आणि सॉरी पावसाळ्या, पावसाळ्याच्या कारण पावसाळ्याचं म्हणजे वातावरण पण खूप छान असतं, ऊन पण कमी असतं आणि रेनी सीझन मध्ये तर, म्हणून मला रेनी सीझन आवडत तू जास्त करून, असं काही नाही उन्हाळा आवडत नाही म्हणून उन्हाळा पण छान हाय पण, मला तर वाटतं पावसाळाच बेस्ट हाय
हा पण पावसाळ्यात कसं, मला पावसाळा यासाठी आवडत नाही कारण की पावसाळ्यात निरा चिखल, चिखल इकडे तिकडे जास्त करून ज्याच्यापशी गाळ्याना तेलेसाठी तेलेच चांगला वाटते पावसाळा त्याच्या पाशी गाडी नाही, त्याला पैद्रोल चालाय लागतंय निराज चिखल, चिखल न नाल्या वाहून जातात, पाणी जमा होते घरात पाणी येते घर वाहून जातात लोकांचे, उन्हा पावस, पावसाळ्यात काय होते पूर यते नदीले, पूर पावसाळ्यात नदीले पुर आला घर वाहून जात लोकांचे शेती एवढं शेतीचा लॉस होते, लोकांले शेतीत पाणी चाललं जाते शेतात पाणी चाललं जाते आणि निराप झरी परत राह झडी एकदम चालूल, चालू एक-एक, दोन -दोन दिवस पाणी चालूच राहते, त्याच्यान कसं बाहेरने जातात, घरातुन येतात उन्हाळ्यात कसं उन्हाळ्यात बेस्ट हाय उन्हाळ्यात आपण मस्त बाहेर बी जाऊ शकतो, आं उन्हाळ्यात आपण कुठे उन्हाळ्यात कस एक, एक गोष्टी खायला नाही भेटत नाही ते भेटत उन्हाळ्यात आपण जास्त करून मोड, टर्बूज, गिर जास्ट खाटे, थंड गिला त्यानंतर आईस्क्रीम, हे साऱ्या गोष्टी आपण बाकीच्या ह्याच्यात नाही खाऊ शकत पावसाळ्यात तर उन्हाळ्यात आपल्याला आईस्क्रीम खायला मस्त खाता येते, टरबूज खाता येते. त्यानंतर घरी मस्त मुलं जास्त करून सुट्ट्यालाता सर्वजण आले तर सर्वजण घरी राहतात तर घरी एकामेकाला टाइम बि भेटते उन्हाळ्यात. आणि मग मस्त खेळायला जाता येते, दुप दुपार संध्या काळी बरोबर म्हणजे उन्हाळ्यात कसं वेगळीच मजा राहते. उन्हाळ्यात तर एकदम असेच अरे उन्हाळ्यात जास्त करून रिझल्ट ईझल्ट लागते, कॉलेजला सुट्ट्या राहातात तर जास्तच मजा येते.
आणि भावा तुला एक सांगू काय? उन्हाळ्यात सुट्ट्या ह्याच्यामुळेच राहातात कारण की, ऊन जास्त असते म्हणून. आणि ऊन जर जास्त असलं तर, लोक उन्हाळ्यात काम पण नाही करू शकत, वावरात पण लोक दुपारच जात नाहीत. कारण उन्हामुळे फक्त म्हणजे उन्हाचे मला तर वाटते, साईड इफेक्ट आहेत खूप म्हणजे अस अस नाही आहे की, ऊन नाहीच पाहिजेत. आता सूर्य जर नसलास तर, काय होईल आता. तुला पण माहित हाय, मला पण बट पण उन्हाळ्याच खूप खूपच जास्तच ऊन असते भावा, पण पावसाळ्याचं तसं नसते ना, तू म्हटलं काय आहे शेती शेतीच म्हणजे लॉस होतय, पण तू सांग जर पाणी पडलंच नाही, तर मग शेती कशी काय होणार? म्हणजे आ म्हणजे डिपेंडंट आहे ना, ते सगळं थिंंग आणि तू म्हणटलं की पूरगीर येते. पण आता तर आता आता तरी, खूप कमी झाले पूर वगैरे. जर पहिल्याच्या काळात तर तेव्हा खूप सारे झाडं लावलेले होते, खूप सारे झाडं होते, घर कमी होते तेव्हा खूप मोठे मोठे पुरयाचे, आता तर खूपच कमी झाले. पण पाणी तर नेसेसरी आहे ना म्हणजे हा सीझन जर नसता, तर तू विचार कर, कस झाला असत ते
ते तर हायच पण अजूक कोणचं कारण आहे, तुला पावसाळा आवडते, पावसाळा तर मला बिलकुलच आवडत नाही, नाही मला.
नाही बस असं काही रिझन वगैरे नाही ये, पावसाळा आवडते तस तर उन्हाळा पण चांगला हाय, कारण की उन्हाळ्यात आपण म्हणजे उन्हाळ्यात सुट्ट्या वगैरे राहतात. मामा गीमाच्या घरी जातो, ते तर मजा येतेच उन्हाळ्याची आणि मला हे पण आवडते म्हणजे असं नाही हाय, उन्हाळा आवडत नाही म्हणून. उन्हाळा चांगला हाय, कारण उन्हाळ्यात आपण सगळे एका जागी म्हणजे आम्ही तर आजीच्या घरी जातोय तरी सगळे जण जमा होत होते, सगळे भाऊस वगैरे आम्ही आणि उन्हाळ्याची पण वेगळी मजा आहे. प्रत्येक सीझनची आय थिंक वेगळी मजा असते. बट तरीपण असते म्हणजे प्रत्येकाची आवड, तरी म्हणून मला पावसाळा आवडतो बाबा. आ आणि
उन्हाळ्यामध्ये जास्त करून बोटिंग, बिटिंग करायला मजा येते. मस्त बोटमध्ये नदी फिरा, इकडे फिरा, उन्हाळ्यात कसं अजू आपण कनी बाहेर गेर आपण मस्त जातो, उन्हाळ्यात जास्त करून. आपल्या त्या आ वॉटर पार्क मध्ये मस्त मजा येते. जेव्हा उन्हाळा लागत ना, तेव्हा वॉटर पार्क मध्ये जा. आणि मस्त मजा करा, तेच मस्त मजा म्हणजे मित्रासोबत जा. उन्हाळ्यात नाही, मी उन्हाळा लागला. मित्रांसोबत जा वॉटर पार्क मध्ये, मस्त मजा करा, खेळा पाण्यामध्ये खेळा. आणि नदीमध्ये पोहायले जायची, उन्हाळ्यातच मजा हाय. कारण की, उन्हाळा लागला तेव्हाव गरम राहते. तेव्हा थंडीत मस्तच उन्हाळयात मस्त थंड थंड काय की पाहिजे, तर मस्त पोहायला जातात पोरं. उन्हाळ्यात विहिरीमध्ये पोहायला जातात. नदीमध्ये पोहयतात, स्विमिंग पूलमध्ये पोहाय जातात. आणि एकदम वेगळीच मजा आहे म्हणजे उन्हाळ्याची असं की मस्त उन्हाळ्यात आळस बि लय येते. झोपही मस्त येते उन्हाळ्यात. असं थक थकल्या थकल्यासारखं वाटतंय म झोप पण, चांगली चांगले लागते उन्हाळ्या सारखी झोपतात काहयच लागत नाही. बातच झोप लागते उन्हाळ्यात
हम् बरोबरय, बाबा तुझं झोप मध्ये मला वाटते तुला झोपायला खूप आवडते म्हणून तु तुला उन्हाळा खूप आवडतो आय थिंक बट तरी पण असं प्र प्रत्येकाची आवड असते पण मला तर पावसाळा ह्याच्यासाठी पण आवडतो कारण म्हणजे तस नाहीये की आता बघ तू जर पाणीच नसतं तर मग कसं काय झालं असतं? आणि हे तिन्ही सीझन जे आहेत ना ते एकमेकावर डिपेंडंटन आहेत म्हणजे उन्हा पावसाळ्यातलं जे पाणीय, उन्हाळ्यात पूर्ण ते बाष्पीभवनामुळे ते जाते आणि मग म्हणून ते प्रत्येक सिजन एकमेकावर डिपेंडंनायत पण स्टील मला पावसाळाच आवडतो बाबा आता काय याच्यावर
तुले, तुले पा तुले पावसाळ्यात काय काय कराव वाटते मग?
बघ आता सगळ्यात पहिले मी तर आतापर्यंत जेवढ्या वेळ पाणी आलं ना, मी प्रत्येक पावसात आंघोळ केलीय पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे फिराय फिरणं म्हणजे तुला सांगतो पावसाळ्यात तू फक्त असं आता आता तू कुठं राहतो मला नाही माहित बट माझ्या इथे असं चिखल वगैरे होत नाही कारण पूर्ण रोड वगैरे बनलेले आहेत ना तर आणि म्हणूनच तुला आवडत नसेल कदाचित बट आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तू कुठेही फिरायला तर तुला असं हिरवं, हिरवं, ह हिरवटच बघायला मिळेल पावसाळ्यात कारण की म्हणजे झाडं वगैरे वावर सगळे लोक वावर पेरतात पावसाळ्यात आणि काल तर मी गोष्ट सांगतो मी तिकडे फिरायला गेलो होतो पहाडांवर तर पावसाळ्यात तर म्हणजे सॉरी जिथे ते वावर वगैरे पेरलय तिथे ते हा हरीण वगैरे ते पण दिसलें मला खूप सारे म्हणजे पावसाळ्याच आणि वातावरण पण खूप छान म्हणजे एनी टाईम वातावरण दिवसभर तसं एकदम छान वातावरण असते जास्त ऊन नसते कधी कधी पाणी येते तर त्यात पण मजा कर कर आणि फक्त आणि मला वाटतें खूप साऱ्या जणांना आवडतेच पावसाळा कारण की अ पावसाळ्यातला सीझन आणि पावसाळ्यातलं वातावरण एक नंबर असते आणि मी तुलाही सजेस्ट करतो की पावसाळ्यात तुला कुठेतरी, तू कुठेतरी असं पहाडाच्या जागे असं फिरायला जाय तुला कळून जाईल की डायरेक्ट एकदम मस्त मजा येते पावसाळ्यात तर
पावसाळ्यात ते चिखलदर्या जातात पावसाळ्यात फिराय गेल्यावरती ते पावसा पावसाच्या ह्याचानं जात असतील तर काय माहीत म्हणजे पाव पावसाळा असल्यावरले लय जणं फिरायला जातात म्हणा
हा हा मी सांगतो तुला मी पण चिखलदराला गेलो होतो. मागच्या वर्षी तर काय झालं होतं सांगु का? म्हणजे म्हणजे पावसाळ्यातच फि फिरण्याची मजाय तिथं कारण कि ते उंच जागेवरय ना? आणि तिथं जेव्हा तू असं रस्त्याने जातो पुर्ण ते पुर्ण ते धुकं धुकं पूरं असं ढग ढक असा मदत असते तुला समोरचा रस्ता पण दिसत नायी आणि वरून पाणी चालूच असते एनी टाइम तिथें कारण ते खूप उंच जागेवरयतं आणि तिथून आणि असं वर खूप सारे पाॅईन्टसयत तिथे आणि एखाद्या पॉईंट वर तू समजा गेला की तुला पूर्ण असं असं वाटेल तुला एवढं उंचावरय ते तू असं ढग तझ्यां खालीय डायरेक्ट आण तू ढगांच्या वर म्हणजे एवढं छानय आणि वरून पाणी चालू असतं एकदम बारीक बारीक बारीक बारीक तिथें म्हणजे' खूप मज्जा देऊन जाते अशा जागी म्हणून तुला सजेस्ट करतो मी की तुला जायला पाहिजे कुठेतरी असं फिरायला पावसाळ्याच्या हा सीझन मध्ये म्हणजे रेनी सीझन मध्ये
आ ते तर स्वतः तुले पावसाळा लय आवडते. अन् मले उन्हाळा लय आवडते.
हम् पण मला वाटते कि प्र प्रत्येक सीझन डिपेंडंट आहे. आणि तिन्ही पण आहेत म्हणून आपण आहोत. प्रत्येकाची चॉईस असते वेगवेगळे तुला पण तो आवडते. मला हा आवडते. पण सगळे सीझन चांगलेच आहेत म्हणा असं काही नाही.
हा. चल मग जाऊ दे. पाहू आपण आता जमलं कधी तर पावसाळ्यात जाऊन आपण कधी कधी कुठ
हो हो काही विषय नाही बाबा ठीक आहे.
ठीक ठीक आहे.